हा येतोय ना आवाज?
हा येतोय काय करताय?
काय नाहीच कॉलचीच वाट बघत होते आणि होते ना तिकडे गेलं तर मग कुठून आला ते कळेना म्हणजे स्क्रीन काहीच दिसेना
अच्छा
हा हा.
माझा मगाचा फेल केला कॉल तुम्ही रिसिव नाही केला ते
हो ना आम्हाला ते सापडेच ना स्क्रीन एकदम ब्लॅक क.
आज तुमचा झाला का चाहा?
हा. आता संध्याकाळची तयारी. आ हम्म संध्याकाळचा स्वयंपाक.
होय काय बनवतय मग आज?
हितं ताईंच्या घरी आले आमच्या त्यांच ते ते दादा आजार येत म्हणे म्हणजे अ हो वहिणी लागतात ह्या.
हा.
आणि त्यांच्या हा म्हणजे ते दादा आजारी होते म्हणून त्यांना भेटायला आलो होत आम्ही.
होय पाहुण्यांच्या घरी गेलाय का?
हा.
हा हा हा.
त्यांना मदत करावं म्हटलं थोडीफार आणि कस इकड आलं तर आपल्याला हा. इकडे आंतर आपल्याला ते कसं होतं वेळ ना पाळता येत आपल्याला आपल्या मनाकड नाहीत. हो.
हो तेच.
पैसेऊन जा जाई ना ते. अजिबात नाही म्हणजे होता खूप पडला.
हम् हम् तुमच्याकड काय पिकतं सगळ्यात जास्त शेतीत?
ज्वारी.
म्हणजे ऊस वगैरे नसतो का जास्त?
हा ऊस पण असतो पण जास्त करून ज्वारी पिकते आणि ऊस म्हणजे पन्नास पन्नास टक्के आहे ऊस पन्नास टक्के ज्वारी, गहू अ गहू कमी ज्वारी, बाजारी जास्त पिकते. मका हम्म. ऊस म्हणजे सधन शेतकरीच लावतात बाकी सगळे शेतकरी बरेचसे शेतकरी नाही तेवढे ऐपतवाले तर. आणि पाणी नाहीये ना त्यांच्याकडे म्हणून ते नाही राव
हो. तर महागाई तर किती वाढली बघताय ना तुम्ही?
रश ना. ापप महागाई पण वाढली हो ना. काय करणार आता मग श आता शेतकऱ्यांसाठी तर पाऊस पाहिजे आपल्याला त्रास होत पावसाचा पण. शकड्यांन पा हीजे ना.
शेतकऱ्यांसाठी तर पाहिजेच. पाण्याशिवाय तर पर्यायच नाही आपल्याला तरी नाही कशाचा आपल्याला पण पाहिजेच ना. आता पाणी काही एवढं साठा झालाय का?
नाही ना पण ते पाणी आणि किती लोक बोर टाकतात ते उसून उसूनून जमीनच्या पोटातच पाणी नाहीये.
हो ना.
हता. आम्हाला हाय प्रॉब्लेम. नाही की आपला हा फोन असला ना तर इतरांचे फोन नाही यावं त्यासाठी काय करावं? असं.
सायलंट मोबाईल करायचा. म्हणजे आवाज येत नाही फक्त वा्हायब्रेट मोबाईल होतो. आपण हा काॉल चालू केला का नाही की सायलेंट करायचा मोबाईल म्हणजे आवाज तो ना तो येत नाही जास्त असा
अच्छा.
आपल्याला आवाज येतो मग पुढचाचा आवाज येत नाही ना. टयम हम्म. आता मी म्हणते धपाटे बनवायचे काय म्हणलं?
वा वा वा वा. ते ब्लँक होतून जाते ना लगेच माझी तर मग म्हटलं परत ऑन करताना ते बंद झाला फोन तर काय करा. या भितर म ते ऑन करत नाही ना.
हा हा.
त्यामुळे ते कोणाचा आलाय ते पण कळत नाही म्हणजे कट करायचं म्हणलंय लोकांचा फोन आला दुसरा कॉमन कॉल ते दिसत नाही पटकन हे बंद. धपाटे कशाचे बनवता तुम्ही?
काय माहिती मग मेंदला पीठ कर?
ह.
अ जे मम्मीन ते बनवून दिले सगळ्या डाळी वगैरे घालून. ती पीठ सगळं तिनं रेडी करून दिले फग आता वळायचं आणि छपायचं. मला येत नाही ना मला खा वाटत होतं मग ती म्हटली थां मी देते बनून. तिलावंलं बनवून दे मला.
आणि आऐोळे पण बनवत य त्या ज्वारीचं घावाचं आणि जाळीचं. प सेम सेम घेतले ना.
हा हा तसंच त ना पण ते जराशी बडीशेप घालून. असं थोडं थोडं सगळं घालून. मग ते भाजलं तिन आणि दळून आणलं.
हा त्यांना कसं प्रमाण कळतं आपण का कमी जास्त टाकतो ते लक्षात येत नाही.
येत नाही हो. तेस ना मी कधी म्हणजे अ कधी आजपर्यंत ट्राईज नाही केलं फर्स्ट टाईम कि तेही करायला लागत आता स्वतःहून. कधी काय खायचं म्हटलं की मम्मी द्यायची ना करून म्हणजे मम्मी स्व करायचे आमचा कधी संबंध येत नव्हता जास्त. असं काय वेगळं करायचं म्हटलं कि तिच्या हातचं गरम गरम खायचं आता खरण का.
हा करून खावा एच्या अरे मम्मी नाही का आपण किती चांगलं करा ते आईच्या हद्दी
नाही नाही येत नाही मी ति काय म्हणली तिला मी मला काय? खाव वाटन झालंय मी आपलं पीठ देते माघारी मला दडबा दे पडत.
ह.
क ना पाजी पण पार्सल कर म्हटलं डबा कर मला पार्सल.
त्या तर म्हणजे अशीच मम्मी जशी बनवायची ना तस ते लागणच झाले का लाग काय ख ना मला काय कमी पडत. म जस एकदम झणझणीत वगैरे छान मम्मी बनवते.
हम्म त्यामुळे ते वाट वाटण्याचं प्रमाण पण विचारून घ त्यांना कि बाबा मिरच्या किती ओवा किती काय तर तिखट करायचं असेल.
हा तिकट करायचं ते काय? ति सांगितलं गेल्या वेळे केलं ना त्यावेळेस सांगितलं की जर तुला तिकट पाहिजे असेल तर तुझ्या अंदाज म्हणजे तुला ते तिकट पाहिजे तेवढ मी जिरवायच थोडं थोडं टाकायचं म्हटलं सगळं आणि ते भाजायचं आणि बारीक करायचं. आणि त्या पिठात मळायचं म्हटले म छान लागतं, म्हटले.
आणि हे हेच्याव टा
न हा कपड्यावर थापायचं पण असं अ मम्मी कशी अशी नाजूक करते. आणि म्हणजे, वेगळंच तिच वेगळीच यायची त्या धपाट्याची आणि आता मी बनवते तर मला वेगळीच चव जाणवते जरा.
मग ते खावं वाटे ना आता.
पण पहिल्यांदा केलं असेल, तेव्हा हे नसेल त्यांना जमलं आपल्याला हळूहळू जमत म
हम्म! पण त्या असं वाटतं ना बाबा एवढ्या मेहनतीन आपण करा आणि एवढं बिघडलं की, मग सगळा मूड निघून जातो.
करत राहायचं थोडे थोडेच करायचे, सुरुवातीला एकदा जम
पण आज म्हणलं इच्छा झाली, आता पीठ तर खराब होऊन जाणार ना ठेवून तरी काय करायचं?
काय करणार?
हो, म म्हटलं देवाव मम्मी करून टाकून एकदा केलं म्हणजे, कसा विषय नाही ना?
बरोबर त्याच्यावर दही पण चालतं. लोण्याचा गोळा पण चालतो, काही पण खाऊ शकतो त्याच्या बरोबर.
किंवा असे नुसते खाल्ले तरी चालततयं चहा बरोबर.
हा ना आमच्याकडे उसळी बरोबरच खातात चहा बरोबर नाहीत खात.
हा, ते पण छान! लागतं. पण
आणि चहा वगैरे जास्त नाहीच पित ना त्यामुळे
ती बेस्ट आहे. पिऊ च नाही खरं साखर तर, काय ते म्हणतात? पांढर विषचं आहे. आतापासून जर कमी कमी केली ना? तर मग म्हातार पणा पर्यंत शुगर व्हायचा प्रश्नच येतं, नाही मग.
हो ना,
हा माझ किती पाच म्हणजे मी आता हे करायला लागले, म्हणजे पोरं सांगतात की नाही आता गुळाच्या चहा पी तुला लय असेल तर तर आतापसून काळजी घेतली तर पुढं जर म्हातार पण घालवायचं असेल, तर साखर बंदच करायच आपल्याला शुगर असो नसो असं सांगणार, कार्तिक
आता कसं म्हणजे साखर पण म्हणजे प्रत्येक गोष्टीच आता धो शरीरासाठी कोणती पण तुम्ही घ्या कोणती बी जे आपण त करीन ना आता आपण स्वतः लावले बाबा हा स्वतः भाजी केली. पिकवली ते व्यवस्थित आहे आपल्या स्वतः ताजी ताजी भाज्यांना आपल्या शेतातली कण हेच बरे पण आपल्या शेतात पण आपण खरं वगैरे टाकतोच ते अ दुकानात आणून त्यामुळे ते पण हा, ना.
काय कराव अनं कस खावं म्हणजे सगळे
हो, ना त्यामुळे तर बघताय ना किती आजार वगैरे येतात. आजारी पडतो सगळे आता, पहिल्या मुली बायकांगत आहेत का? पहिला किती बायका ठणठणीत किती कामं करायच्या आता, आम्ही एक कळशी उचली तरी घाईला येतोय. पहिल्या बायका तीन तीन कळशा घेऊन कशा येत होत्या, काय माहिती?
हो.
हा ना.
पास तर माझी जाऊबाई म्हणजे इतकी तरुण दिसत होती की म्हणजे यांची मोठी बहिच वाटत होती. इतक्या अजून अजूनही चांगल्या त्या हो. एकदम खम खणखाणीत आता गावाला गेले की काय भरायचं म्हटलं ना पाणी फिरी तर मुद्दा होतं.
त्या शेतात जाऊन गोरं सांभाळून सगळं घरी स्वयंपाक यऊन करतात त्या.
होय ना.
हा ते ताकद होती पहिली त्या अण्णामध्ये ताकद होती पहिली.
हो म्हणजे ते सगळं बिन केमिकलच होतं ना ते. आता ती फॅन्सी कपडे फॅन्सी सगळं सगळ प्रमाणात चेंज झालं आता.
झालं रे आणि का ते हायब्रीड बी आण ते जास्त उत्पन्न जास्त मोठे हायब्र्रीड ब ना पण त्याच्यावज घेथ मही.
हा ना आणि म्हणजे जास्त लवकर पीक टिकू यावं म्हणून लवकर त्याला कडधाान्य फवारणी पण करतात. आणि तेज ते औषध वगैरे लावून पेरायचं पक्ष्यांनी खाऊ नये म्हण शेवटी आपण पण तेच खातोय ना.
हो ना.
मग त्यातलं थोडं तरी आता त्यात ते जातयच. आणि त्या पक्ष्यांनी तरी काय खाववं.
काय खाव हो ना त्यांनी सगळा झाडं पडली आता.
हा आता पक्षी खातील तरी जे म्हणजे ते वानर वगैरे नसतात का माकड. ते तरी काय खाणार सांगाल माकडं त्यांना काय या दीसात सांगाना काल आलेली इथ एक छोटस पिल्लू होतं त्याच्या सोबत आण मोठं होत. अशी बसलेली सगळी कुत्री मागणं पळत होती दोघंच होती. किती बेकार वाटत होता माहितीय का आणि ते चिप दिलं मी खायला त्यासणी. माझ्या बी लक्षात आलं नाही मी तिकिटाचं दिलं त्या बारक्या पिल्लाला तिकीट लागलं माहििते का. बेकार वाटलं हो बघून असं म्हणजे वाटलं की माझ्यामुळ त्याला तिक तिकट लागला पाणी पण द्यायला मला जमलं नाही म्हणजे भिती वाटत होती की. त्यान काय केलं तर घरात शिरलं तर दरवाज्यात बसलेलं ना. पूर्णपणे.
आणि ते बिचार्यांना भूक लागली असन त्यांना भुक्याच्या पोटी आणि ती आई पण का आली पिलाला घेऊन कारण. खायला काहीच मिळना.
हा ना तिचं म्हणणं इथं पिशव्या ठेवला तर पिशव्यात. काहीतरी खायला असेल म्हणजे आम्ही काराच्या पिशवा बाहेर ठेवलत ना बाल्कनीत. मग त्यांच्या हे ना आमचे इथे झाडं आहेत ना. मग त्या झाडा चिकूच वगैरे झाड आहे मग माझ्या लक्षातच आलं नाइ ते देवाव. फळ त्यासनी खायला त्याची तोडून अस लवकर लक्षात येत. नाही आणि भीती वाटते ना आता म्हजे बाळप असल्यामुळ मला जवळ जायला अशी भीती वाटतत होती. कि आपलं काही नाही पण, आपल्या बाळाच एकदम असा माग सारकलं वगैरे तर. पडलो आपण किंवा काय झाल तर कितीला पडायचं. आणि भीतीच्या पाइं आपण. असं लक्ष देतो का कुठल्या गोष्टीकड असं होत.
ठेवायचे आणून कधी दिसले तर टाकायचे त्यांच्या पुढे ते खाऊन सोलून खातात तेी माग.
इकडं धारेश्वर वगैरे कासला भरपूर असतात. पण आता मी जात नाही ना त्यामु आणि आल्या पावसाच तर नाहीच जाईल. नकोच वाटतय कुठे जायला घरात ना हो ना.
नाही नकोच कुठे पाय घसारला कुठे काय झालंय ते बाहेर पडायचंच नाही.
नाही आणि मला तर जायचंच नाही ना कुठं मग कंटिन्यू एका रूम मध्ये असते मी मला ना बोर एवढं होता ना दिवसभर काय बोलाय नको. आणि इथ कोण बोलायला नाही काय नाही आम्ही दोघंच असतो ना घरी ये मग हे दिवस बर कामा.